लो.
हॅलो.
हा आवाज येतोय का.
हा येतोय.
हम्म काय म्हणताय मग निवांत. कोणतं पाऊस आय काय तुमच्याकड?
नाही नाही तुमच्याकडं आहे का?
ऊन पडलंय आमच्याकड ऊनाळ्यावाणी अ हं हं.
हो पावसाळा चार दिवस होता फक्त पाणी पाणी करून गेलाय. आता ऊनच आहे सगळीकडं.
गेलं आणि आमचं बांध सगळं इ त या आमच्या प्यात ना दुसऱ्यांच्याोप्यात दुसऱ्यांच्याप्यात तिऱ्यांच्याप्यात एकमेकच्याप्यात पाडलं सगळं शेत. त्यात बांध आणि गेला आणि आता ऊन पडलयं आता आम्हाला पावसाची गरज आहे तर रोपं रोपा लावायच्या आहेत हे करायचे आहेत आणि पाऊस गेला.
हो ना आता म्हणजे वातावरण तर असं सांगतात न्यूजला की यंदा पाऊसच नाही.
नाहीत होय आता म्हातार येतयं पुुढलं ते नक्षत्र लागतेय का कोरडा दुष्काळ पडतय काय माहित.
काय माहिती आत्ताच किती म्हणजे एवढं आप पाऊस झाला की म्हणजे धड माणसांना पेरणी पण करता आली नाही व्यवस्थ तीत आणि काही नाही आणि ज्यांनी ज्यांनी केलयं त्यांचे पूर्ण नुकसानच झालंयं.
झालयं होय म्हणजे आमच तरी दोन तरवच म्हणजे अस पूर्ण मेलेतच हेन. काय झालंय त्याला काय माहितच नाही दोन हेच झाल्यात. खराबचं झालंत उगवून आलेत आणि
पूर्ण हे खराब होतात ना.
ह ते उगऊन दुसरे ते तरु जिकडं टाकल्यात ना ते आल्यात उगवुन आणि ते उगवून पण आल्यात. आय आणि जरा जर छोटं होत त चांगला होता हिरवा होता नंतर जरासं मोठा झाला पूर्ण पिवळा पडलाय आणि असं करपल्यानी झालंय त्याजी पान वरण.
कशाची म्हणला.
अ भात आम्ही लावतोय ना आता, आमच्याकडे भात असतोय पावसाळ्यात. हो होय. तुमच्याकडे कोणतं बसे शेतातलं हे असतं?
ऊस म्हणा, भुईमूग असलं असं सई जास्त करून इकडं, मग आमचं कसं सरी पाडून आम्ही भोंड्यावरणी वगैरे टुकतो ना.
ह हेक तर अ भुईमुग करायचं, मग ते भात घेत नाही त्यात. तुम्ही
नाही नाही इकडं पाणी नसतय ना आमच्याकडें जास्त.
कोणत गाव तुमचं.
सातर भाग
हा हा हा मग तुम्ही जातय का शेताला.
हो जाते गी आईकडे गेली की मग जाते शेतात.
हा ह म तुम मॅरिड आहेत का अनमॅरिड आहे.
मॅरिड.
हम्म हम्म हम्म आणि म म हे मुलं तुम्हाला.
नाईत.
आत्ता झालाय का आत्ता लग्न.
हो आता झाले.
हा हा हा.
म्हणजे आता हो होरील काही दिवसात.
हम्म ह हा हा हा हा हा.
त्यामुळे त्यात नाही जात.
हा असोय म आाता शेतात काय चालू आहे तुमच्या?
आमच्या आता शेतात ऊसच लावतात बऱ्यापैकी पण आता कसं झालं की पूर्णपणे पाऊसच उघडलाय ना मंग आता ऊस लावून त्याला पाणी तरी पाहिजे. जे न तसं आणि नसेल तर ऊस तरी. कसं उगवणार आणि उसाचं कसं असतंय कोंब.
नदी ते नाही आहे का तुमच्याकडे.
आहे ना जे नदी काठी घई शेती वगैर आहे ना त्यांना ब र पडत पण ज्यांची शेती लांब आहे त्यांनी ते त काय करनार न असं होत म्हणजे ना ज्यांच स्वतचं. पाणी आहे ना त्यांनी त्यांनी पेरण्या करून घेतल्या.
हम्म भाताच्या हम्म ह.
बाकीच्यांचे मग राहिलेत अजून
हा हा ते पाऊसच नाही म्हटल्यावर काय करणार ती आणि करून तरी काय पेऊ पाऊ. तो तर लागला तर बरं लवकर.
तेच ना आणि आमच्याकडं कसं. जास्त करून कडधान्य वगैरेच पिकत ना म्हणजे सोयाबी बेन भुईमूग म्हणा ऊस वगैरे
हा हा हा तेच की दुसऱ्याला पीक पिकं जास्त तीच असणार भााप अश दुसरं असं येत येत नसेल तुमच्याकड.
नाही नाही ज्याच कंटिन्यू पाणी म्हणजे टळव. तळ वगैरे असते ना कांदाचित एक कांदाच करत असल्या. त्याच्याकडे भात वगैरे.
नाही तर नाही मग तुमच्याकडं तुमच्या घरात ऊसच. हो सोयेबीन आणि ये.
भुईमूग परत मूग म्हणा गेवडा यासलं जास्त प्रमानात आ आमच्याकड करतात. हम्म ते कसं. अ भिमुग आणि ऊस आपण ते सगळं पिक एकच शेतात घेऊ शकतो ना की. असं नाही कि हा सेपरेट सेपरेट शेतीसाठी नाही कराय लागत. अ ऊस असतो तो सरीत लावायचा आणि बुंडवणी वगैरे कडधान्य लावायचं.
होय का म्हणजे. एक बाये करून दोन सऱ्या चार सर्या जरी मुगाच्या घातल्या आणि दुसऱ्या सऱ्या सोयाबीन अस केलं तर चालतय ना ते?
हो चालतं भरपूर तेवढ्यातच भरपूर फायदा होतो.
होय म्हणजे एका पिक उसातून आपण एका ह्याच्यात भरपूर पिक घेऊ शकतो. असंच का नाही आमच्या. त कस आमची शेती पावसाळची आम्हाला उन्हाळ्याभर पाणी नाही. फक्त चार महिन्यांमच्याकडे पावसाळ्याचच शेत आहे ना ऊस नाच नाचणं आणि भुई. मग ही तीनच पिकं येतात आमच्याकडं दुसरं नाही कारण पाणी. पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे आमच्याकं आणि पुसाला शेताला कुठून पाणी येणार. त्यामुळे ते जी पावसाळ्याची शेतात तीच पिक असतात तीच घेतो आम्ही तेवढंच. म आता एवढं चार महिने. तुमचं काम मग आ एक काम चालू झालं की परत बंद नाही चार महिने चालूच. भातही लावायची मग त्यांची भांगलण करायची ह. ते पाऊस. पाऊस लागला तरच भरपूर पाऊस लागला ना मग ते चिखल करायचा मग ते भात तर रोप आल्या नसते तरुते कधी परत लावून घेत
रोप कुठून बाहेरून आणता का?
नाही नाही तरव टाकलेत ना आम्ही भजता असतय ती ते ज तरव टाकलेत. ते उघवून आलेत आता छोटे छोटा आहेत अजून आणि चार दिवसाांनी इथ मोठं पण पाऊस. नको काय चिक्खल क राय पाऊस तरी पाहिजे पाणी तरी पाहिजे ना. हम्म मग ते असं ह असतं.
हा मग ते लावायचं आणि ते मग परत म्हणजे भांगल्या वगैरे नसते त्यात.
हा ते माझं असं मो मोठ मोठ मोठ झालं ना ते थोडस हे जरा असं बसतं ते चिककल बसला की जरा जरा भात मो येते त्याला फुटवा लागला की मग ते हात फिरवायचा चिखला व जरा बारीक. रान उगलेलं असते ते चिकलान अस असं पुसून पुसून घ्यायचं आणि ते हे करायचं ते. भांगलायचं मग मोठ ते एकदा हात फिरवून आला की परत मग ते. भात कापायलाच तिकड जायचं मग तिकडे काय लवकर काम असते तर मुग म मूग
मण तुमच्याकडे जास्त राहनाली शेतीची कामं नसतीलल आहे ना.
होय म्हणजे आता फक्त चार महिने आमचं काम म्हणजे. जून महिने आत्ता तरी यंदा पाऊस लेट न लागलाय ते हा कामच काय नाही अजूनपर्यंत आम्ही घरातच आहे. आणि एकदा जून महिन्यात काममच चालू झालं की दोन महिने काम असे जून जुलै ऑगस्ट च्या निम्म्या ह्याच्यापर्यंत ऑगस्ट महिन्यात पंधरा महिनभर सुट्टी म्हणजे गणपतीतना. आणि परत मग हात फिरून आलं की एक महिनाभर आणि सुट्टीच असते त कापणी तरण. मग कापणे आले की एक महिन्या अस कापू. भात कापायच नाशना शेनलायचा भुईमंग काढायच ते एक महिन्यात काम पूर्ण होते. मग ते न पुढे निवांतात नोव्हेंबर महिन्यापासून. पुढच्या मे महिन्यापर्यंत आम्हाला काहीच काम नसतात शेतातले. कारण उन उन्हाळ बर पाव इकडं पाणीच नाही ना त्यामु काय कामच नाही शेतातले.
आमच्याकड कंटिन्यू असत एनीटाइम म्हणजे कधीही तुम्ही. शेतात जाऊ शक तन काम करू शकतात, आपलं जरी शेतातलं नसल ना हा.
तर असलं की बारा महिने काम असायचं आत्तिकड.
हो.
हम्म.
आणि कसं म्हणजे अं प्रत्येक जण वेगवेगळे पीक घेत असतंय ना. कोण झेंडूचे फुलं लावत, कोण मिरच वगैरे लावत.
होय ते वेगळं लावतात फुलं लावतात काय काय करतात वेगळं तुम शेती म्हणजे पाणी हे हूलय त्यामुळे कोणती पण पिकं घेतताय
हो तेच ना म्हणजे आता कस माणसांचं झालंय आपलं स्वतःच पाणी ज्याच. ज हाई विहिरी वगैरे ते भरपूर पिकं घेतात.
हा, हा, हा.
पण ज्यांचं काहीच नाही त्यांचं अवघड आहे ना.
होय.
आता बघितलं ना आता पाऊस जर नाही पडला, तर किती महागाई व्हईल.
म महागाई आत्ताच केवढी वाढल्या बघितल्यासा काय? तेलाचा डब्याचा तेलाचा डब्बा साडेतीन हजार रुपये, माळव तरी भरपूर म्हणजे चाळीस रुपयेला जे माळव दहा रुपयेला येत होत आता ते चाळीस रुपये आणि पन्नास रुपये पावशेर. कोथिंबिरीच्या चारच काड्या मी काल आमचा बाजार असतो ना आठवड्याचा रविवारी, काल आणली कोथिंबीर चार चार पाच ते सहा काड्या असतील त्यात तीस रुपयेला पेंडी. मग नसून तरी चालतंय आमटीला, भाजीला जरा कोथिंबीर असली की चव येती ना. मग ते आणायचं. तेवढं हो एवढं महाग आहे ते आता माळव खूप महाग झालंय आता. हम्म, कारण पावसान नुसकं
आपल्या शेतात पिकवुन खाल्लं काय वाईट हाय.
खरं तिला पाणी पण पाहिजे. आपण शेतात स्वतः पिकून खाय तुमच्या तिकड चालते पण आमच्याकडं पाण्याचा प्रॉब्लेम आणि कुठे लावणार? ते मग त्यामुळं मग उन्हाळ्यात तर छोट आमच छोटासा झरा काढलाय मी ते पाणी मग ते बारकासा एक कोपरा तिथं मग आम्ही भाजी, कोथंबीर असं वांगी, कांद तेन थोडं तेवढं थोडं म्हणजे घरात खाया पुरतं तेवढंस थोडं थोडं करतोय. उन्हाळ्यात. आपलं भात तेन कापणी झाली की नई त्यावेळी करतोय, आता काय नाही.
हा ना ते
पावसाळ्यात पावसाळ्यात चालत नाही. हम्म तेवढं थोडं थोडं घरात खाया पुरतं परं करायच. मेथीची भाजी तर तीस रु वीस रुपये, पंचवीस रुपये पेंडी बाजारात.
हो भाजी खायची का नाही ते कळ ना आता आणि ते बी घेतल्यानंतर आतमध्ये नुसती खराब झालेलीच भाजी असते. म्हणजे नासलेली वगैरेच अशी ती बघून खाऊ सुद्धा वाटत नाही.
निम्मी खराब आणि निम्मी हे मग चांगली चांगली अ ही करायची घ्यायची तेवढीच आवडत्या म्हणून मला पण आणि माझ्या मुलग्याला पण आवडत्या ना मेथीची भाजी. मग ते तेच्यासाठी मग आणायची. तो आवडीने खातोय भाकरी, मग मेथीच्या भाजीसंग म्हणून ना आणतोय मग मिळाली की बाजारातून. हम्म.
ते तांदळाची वगैरे शेतातनी भाजी भेटते करडाची म्हटली तरी. त्या दोन तीन भाज्या अशाच भेटतात शेतातनी बिना लावताच.
मग आमच्या तिकड पण कुरडयाची भाजी अ ते पातरीचे आता आमचं ते पावसाळ्या पातरीची भाजी, कुरडूची भाजी परत ती ज्या अशा रानभाज्या अस त्यातनं त्या उगवत्यात त्या पावसाळ्यात तेन असत्यात आमच्या इथं इकडे उगवत्यात आता.
आता बाजाराला वीस रुपये पेंडीशिवाय दिना झालेत.
देत नाही झाल्यात होय विकायला. ती आपला फायदा करून होता ना ते तिकडून करा कॉल दहा मिनिटं झाली.